हॅलो.
हा येतोय का आवाज.
हम्म येतय बोल तेच म्हणलं ग आण त हला अंकिताला प्रश्नलं बघायचचे चेष्टेत म्हणले ग. तुम्ही दोघं बहीण भावंड डॉक्टर माझ्या असून काय उपयोग नाही म्हणला तुमचा. माझं शरीर तुम्ही धडधाकट करीना आता तुझं काय किती धडधाकट करायचय म्हणला म धष्ट पुष्टतच म्हण ला ग. हप्पे त्या हप्प्याने काय जाड म्हला तुला हाताने शिजर करून घेतलंय म्हला तू. मी मला अस आता मी कसं करन माझ डॉक्टरनी केल्याशिवाय.
मग काय तर. मग तुम्ही स्वतःहून म्हटलं चांगलं झालं असतं नॉर्मल स्वतःहून करून घेतलंय सगळ.
पताव ना केलंग भाई मझ प पिशवीला वार होती म्हणून झाले माझ्याशी गष स्वतः कसं करून गेल बरं मी मला कळीच इंजेक्शन द्या म्हणजले की मी त्या म्हला होत नाही तसं आणि माझं पोरग पहिलं पावणे चार किलोचं होतं
नशिबाज जे असलेलं ते होतच अस
तेच किम ते त्यांनी मला आहे ना प्रथमेशनी दोन क्रिमा दिल्यात ग वापरायला.
कशाला
चेहऱ्याच्या क्रीमात ट्रीटमेंट त्याकडे चालू केली बी आता चेहऱ्याची
कोडखेड
म प्रथमे डॉक्टर प्रथमे
कशसाठीते
अग चरा काळ झालाय म्हणजे भय हार्मोन्स मु आता वर्षभरर प्रेग्नसी मध्ये गोळ्या खाल जा नाहीत नाही
हम्
त्याच्यामुळे मग चेहऱ्यावर सगळे ब्लॅक नाही आले सगळे पिगमेंटेशन ते मग त्यो मला परवा लातूरला गेल्यावर काय म्हणला कुठे त त चेहऱ्यावर पिगनिटेशन आलेस म्हणलं आपण काय करू तुला दोन क्रीम लिहून देतो मला मी एक फेस वॉश आणि एक हे एकदम क्लिअर होऊन जाईल म्ह मला बघ मम्मीला तेच हे म्हणला तुझा चेहरा ऑली आहे म्हणला ऑली फे कि दे त त्यांनी मला ते.. दिलेले ममा अर्थच अजून ते तर आहे, दोन दिले त्यांनी मला असे. हा ते आणि कुठलं तरी एक दिलंय हिमालयाचं एक फेसवॉश दिलाय आणि एक सनस्क्रीन दिलाय.
हम
हा मग ते म्हणला ती काही कर लावत जा म्हणला तू तुला हि होणार नाही. मग आता पंधरा दिवस झालं मी तिकडनं आलं की सां आणलं ते आठ दिवसां जाऊन. मग ती वा क्रीम आपले महागय त्या साडेतीीनशे रुपयाला एक काय
हो, तेवढ्या आहे.
मग, मी ते वापरते ग आता, त्याला म्हण म काल पोरीना बसल्या बसल्या ग म्हण सेंटर मधले मी पोरी न म्हणलं तुम्हाला माझ्या चेहऱ्यामध्ये काही फरक जाणवतय का म्हणलं. त्या म्हणले का मॅडम म्हण तुम्हाला काय म चेहरा गोरा दिसत नाही का म्हणलं.
हा
ते पोरी मला म्हणतात नाही हो आम्हाला तर काय वाटते ना म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर गोरेपणा म्हणजे असं हे थोडंस पिनमेंटेशन आच म्हणले अजून मग मी त्याला मेसेज टाकला व्हॉट्सअपला म्हणलं प्रथमेश की बणार माझा चेहरावर
हा.. म
तेवर ते अग.. ते कुठे तिथे एक महिन्याने रिझल्ट दिसत असजतो लगेच नुसतो दिसत रिझल्ट म्हणूनच या आता मगाशी व्हिडिओ कॉल वर मला म्हणत होता. तुला पंधरा दिवसात कुणी रिझल्ट ग, मला टाकला कोणाचा तर ऐकून. कसं काय माझा चेहरा वगैल म्हणलं अरे मग मला वाटलं म्हणलं परींना विचारलं मी पुरी म्हणल्या काय जाणवाना दिसना काही रिझल्ट त्या प पुरींच काय ऐकती म्हणला तू मी इथ डॉक्टर सांगाला लागलोय महिन्यानीडती सलव मी म्हणलं माझच्या हर जरा का दिसतेय म्हणलं ती क्रीमा लावल्यावर
हम
नला मग ते का दिसत नसतो म्हटला ते ऑली दिसत असतो.
हम
काय म्हणली?
मग
मग काय का ऑइली दिसतो म्हणला ग तो काळा दिसत नाही म्हनला चेहरा
ते आता लगेच नाही होणार ना थोडा वेळ लागणारच
हा मग ते मला एक महिना लागल मला तुला पण तू कंटिन्यू कर म्ह न म्हणून. अंगठी बोलत होते ते सांगत तिला नाही ना मी डॉक्टर प्रथमेश ट्रीटमेंट देतली म्हणलं अंकिताला हसायला येते तीली कणी. कोणत्या, कोणत्या क्रीम वापराय होती ती मी दाखवाल ती त मगाशी कुठलातरी वापरायला लागली बाई अंकिता ला विचारा हीला तिला काही गरज नाही ऑलरेडी गोरा आहे तिचा चेहरा
हम्म
बारक्या होकन पोराला डायपर घालायला घेतलय मी ते पोरग बेडच्या माग डायपर फेकाय लागलय
घालत जाऊ ना का मी तर घालतच नाही ना मला आ तर रात्रीच पण
नाही मी किती मी घालत नाही पाहिल्या पसन म ते पाऊस पडल्यावरच घालते ज्या दिवशी पाऊस पडेल का जास्तण हंस हे मुतून सगळी गादी ओली करता येई
मी आधी घालत होते रोज रात्री नाही का पाच दिवस संध्याका
नाही रोज राते मी तर तुला म्हणत होते की मी घालू नको मी मी तसे
ब
ह्याला गरजच नाही सोडा डायपरची घालायची ह्याला मी पहिल्यापासूनच घालत नाही आताच सुध्दा घालत नाही फक्त पाऊस लई पडल हा मग मी तुला म्हणलं होत की बंद कर ज्या दिवशी पाऊस लई पडल हा ज्या दिवशी, ज्या दिवशी ज्या दिवशी पाऊस लय पडेल ना त्याच दिवशी घालायच. डायपर आता माझं कस असंतय लय पाऊस पडला की घालत असते कारण कसं असतं लई पाऊस पडला की त्यांच्या शरीरात लय उष्णता बाहेर पडती सु करून करून बघ आता दोनदा गादी ओली केली मगाशीपासून संडास एकदा केली. म्हणूनच मी पावसाळ्यात आहे तेवढं मग त्याला मी एकदमच डायपर अ आणुन ठेवलेत परवा याला घालायला आज लय पाऊस चालू आहे सकाळपासून आहे हा दादा हा दादा तिकडे बसलाय चल झोप तू चल ये
ती कुठे गेलंय
तो खाली बसालाय मोबाईल बघत पप्पा चा
होय
ये बाळा झोप चल या लाईट बंद कर जा. काय म्हणती मग,
काय नाही बघा निवांत बसले लोळत पडले तुमच्याशी गप्पा
काय खरंच कुणी आपल्याला फोन घ्यायला पण कुणी नाही आहे आता सगळे जुन्या लोकांचे पण सगळ्यांचे झालेत तर म्हणे एकशे ब्याऐंशी मिनिटं कंम्प्लीट त्यामुळे कोणती पण एकशेऐंशी का ब्याऐंशी म्हणली तरी की ती नाशिकच्या उज्वला मॅडमला फोन केलता त्या म्हण ना कम्प्लीट झालय म्हटल्या माझं एक्चेंज
हम्म सगळ्यांचेच व्हाय लागलेत जुने लोकांचे सगळ्यांचे झालेत
सगळ्यांचे झाले आहेत मग आता नवीन मध्ये पण नाही ना कोण बायका कोण रिस्पॉन्स देत नाही हा आता हित पण नाही का मग ती गणेश नगरची एक बई आहे सायलीच्या इकडे राहती ती तिचं बाळ लहान तिने मला फोन केलता तर तिला माझा फोनच लाग ना तिला सर्व्हर डाऊन दाखवाय लागल मग मी लावु का म्हणत माझा लागतोय तिला पण तिला मला मग मी तिला म्हणलं मी लावते तुम्हाला तर ती त्या टाळाटाळच कराय लागली एकच फोन लावला मी तिला. मध्यावर माझ बाळ लहान आहे गणेश नगरला राहती म्हणे
हम हम हम
सायलीला एक ऍड करतील काय ते सायलीला एक द्यायचं नाही ऍड करायच
ग बसा की काय डोकं दुखवून घ्यायचंय तुम्हाला
म्हणजे ती एक तासभर टाइमपास करत बसली असते ना आपल्यास फोन म आपले कॉल कंप्लीट झाले असते तिला बोलत बोलत अं
ताई तुम्हाला मला दोघी ल
कशामुळं ताईची लाडकीशी बहिण हायती ग बस
आप सगळ्याच चेन सक्सेल हुडवल प्रत्येक मिनिटाला असत झालं ही लागत नाही तुम्ही नाही फोन उचलला तर मला मी नाही उचलला तर ताईंना ना प्रत्येक वेळी लावून ते विचारत बसेल आपल्याला या असं का झालं ह्याचं बटन का लागत नाही
का नाही मग त्या ग्रुपर ढीग मेसेज टाकत बसु
ती मॅडम म्हणल कोण
त्याव क लाव का त्याव क लाव का
मॅडम तुम्हाला म्हणेल कोण ऍड केले मी तुमचंच नाव सांगणार आहे
माझी बहीण हो म्हणेल घ्या समजून बिचारीला माहित नाही त अ सायलीचं लय आवघड ये तिला तिझा दीर म्हणत होता म्हण तुझ्या कॉलेजचे सगळे डॉक्युमेंट आण तुला इंथ नोकरी लाव मला म्हणत हुती मधी सायली मागच्यावेळेस आमच्यात राहायला तवा पौष महिन्यात
होय मग आनाव हिला जॉब लागू शकतो महानगरपालिकेत कारण की तिच्यासाठी वेकन्सी असतात.
असतात पण त्या शिक्षण तेवढं नाही फक्त फस्ट येइर झालय
हा मगजे झालंय ना तिचेे बारावी होऊन गेली बारवीच्याच्यावर पण जॉब लागत एक
बारावीच झालीये तीझी पुढं बी नाही शिकली ती फस्ट इयर मध्ये बारावी शिकली का पुढं नाही शिकली
हाच कि मग त्याच्यावर पण भरपूर जॉब येतो त्यांच्यासाठी
आहेत पण तिचाधीरभर तू म्हध्ये का अस काय काय डॉक्युमेंट आहेत घेऊन या इ तरं लावू तुला जॉब
हा मग गव्हर्मेंट जॉब लागत असलं तर लॉगायला काय प्रॉब्लेमय
तिला नाही कळत ग काही तिला नाहीती म्हणते ना मला मला नाही काय कुठे जॉबचं काय कळत मला येत नाही काय मला नाही समजत काय कशातलं अगर मीथ पण तिला जमत नाही ग तिला म्हणजे हा तिला जमत नाही जॉब माहीच नाही तिला कसं काय असते तेवढं डोकं नाहीे तिला ते आपलं कस मु गं बरोबर नाही जमत नाही तला का
हा ते तर आहे सोडं.
हम्म तेच.
अजून
हो ए नाही कुठलं काय दय प्ररकार म्हणते.
त्याता आजकाल कोरोना घालूच वाटायला झालेत हे सुद्धा असं करायलाय.
हो चू चुक चु का करतो म. नाही काढ म्हणतेय मला डायपूर आहे का?
आमच पणना मतच करायला आता नकस म्हणते आता सय मो
झोपल्यावर घालते त्याला अघं नाही तर काय करतं भोंगला ठेवलं की नसत चक चूक मुतच राहत सारखं.
हम्म
झपली माहि आता काून
अजून
काही नाही तुमच्याकडच
काही नाही बघा बस.
तर मणा बघ आता उद्यापासून अनेक काम चालू.
ऑफिस ना.
हम
आठटोडपर काम.
का मग तर कंटाळा आलाय अग तर तीन महिने कं.
चालतंय ठेवक का?
हा